अ दिदी तुम्ही फ्री आहात. हा मला थोडं फॅमिली बद्दल डीस्कशन करायच होत तुमच्यासोबत
हा हा.
म्हणजे आता आपण कसं बोलतोय की - - फॅमिलीशिवाय आपलं काही होऊ शकत नाही. कुटुंबातील व्यक्ती आपल्या सोबत असले की, आपण कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो ना
हो.
आपण आता थोडक्यात कुटुंब म्हणजे काय? तर कु कुटुंब म्हणजे एकत्र राहणारे, प्रेमाने जोडलेले आणि एकमेकांची का काळजी घेणारे लोकांचा म्हणजे समूह, किंवा गट होय, तुम्हाला काय वाटतय कु कुटुंब म्हणजे काय?
कुटुंब हा आता म्हणजे कुटुंब म्हणजे कसं माझ्या मते, कुटुंब म्हणजे आपलं सर्वस्वचं हाय. कारण कुटुंबाशिवाय आपण राहू शकत नाही. आता एखाद्या घरात म्हण किंवा कुठं आपण बाहेर फिरायला चालो म्हण काय काय तर खायला पदार्थ वगैरे खायला चालो तर सोबत कोण तर लागतं ना आपल्या आपण एकट जास्त सर्वाइव करू शकत नाही. एक दिवस आपण राहू शकतो. एक दिवस राहिन दोन दिवस - - दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी तर आपल्याला कोणाची तरी गरज लागतेच.
हो, कुटुंबाची आठवण येतेच. हा.
त्यामुळे माझ्या मते कुटुंब म्हणजे आपलं सर्वस्वच हाय.
हो, अगदी छान म्हणजे तुम्ही एका शब्दात एका कुटुंबाबद्दल म्हणजे सगळं सांगित तलं तर मला छान वाटल की तुम्ही बोललात की, आपण एखाद्या ठिकाणी गेले की आपण एक दोन दिवस राहू शकतो. पण तिसऱ्या दिवशी आपल्याला पहिला प्रथम म्हणजे आईची आठवण येते. कारण आई हि आपल्या कुटुंबात चा आधार असत
होय होय आधार म्हणण्यापेक्षा मुख्य भागच असतो. आई आपल्या आयुष्यातला.
आपलं कुठलंही काम नसलं, आपण कॉलेजमधून किंवा स्कूलमधून पहिला घरी आलो तर आपल्याक आपल्या आईकडे काही काम नसलं तरी पहिली मारली जाणारी हाक हि आई असते. कि आई कुठे आई कुठे मग आपण आईला बघितल्यानंतर थोडं शांत त होतो. कि आपलं काहीच काम नसतं आईकड तरी देखील आपल्याला आई आईला बघाय
ला हा आई लागतेच आपल्याला.
हो. तर वडील वडील हे आपले मेहनती असतात माझे वडील तर खूप मेहनती आहेत ते खूप मेहनत करतात आम्हाला प्रेमाने सांभाळतात आमची काळजी घेतात. आम्हाला कधीही दुखावत नाही. म्हणजे मी प्राऊडली सांगू शकते की माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला किंवा हात उचललेला नाही किंवा मला मारलेलं नाही खूप मला प्रेम करतात. आणि आपल्या कुठ कुटुंबातूनच म्हणजे आपण पहिला तू म्हणजे जलमल्या नंतर आपल्याला पहिली माया प्रेम जिवाळा हे कुटुंबच देत. आणि लास्ट ला देखील कुटुंब सोबत असत आपल्या. तर आपण जलमल्या पस आपल्यावर प्रेम ते करतात संस्कार देखील तेच शिकवतात. योग्य योग्य ते शिक शिकवतात. की ही गोष्ट करू नको. कोस ही गोष्ट चांगली नाहीये. वाईट आहे तुज वाईट होईल चांगल्या व्यक्तीच्या संगतीत रहा तुझ चांगलं होईल अस फक्त कुटुंबच विचार करत की आपल्या मुला मुलीं चांगलं गावं हे फक्त कुटुंच विचार करत बरोबर ना बाकीचे लोक फक्त सल्ला देतात म्हणजे कि साथ कोणी देत नाही. तू हे कराय पाहिजे होतस मी आली म्हणजे मी आलो असतो किंवा आली अस ते आले असते तू पुढं हो असं फक्त म्हणजे लोकच बोलतात.
होय. आलेल्या परिस्थितीत फक्त आपल्या आईवडील आईवडील - - बाकीचे फक्त का करतात कि फक्त हा हे - - आई म्हणजे घड ज्या वेळी आपली वाईट वेळ येते त्या वेळेला काय म्हणतात लोक तुम्ही आम्हाला आधी - - सांगितलं असत तर आम्ही हे केलं असत. आधी सांगितलं असतं तर ते केलं असं आलो अस. म्ही किंवा मदत केली असती खरं ज्या वेळेला ती परिस्थिती आपल्याला होते त्या वेळेला कोणी येत नाही.
हो कारण तो प्रसंग असतो तो आपल्याला माहित नसतो म्हणजे वाईट प्रसंग माहत नसतो की केव्हा येणार आहे. ल्यावर तर त्यावेळी म्हणजे त्या वाईट प्रसंगात कोणी म्हणजे फ्रेंड. ख मला वाटतं की साथ देत नाही तेवढी कुटुंब आपल्याला साथ देत. तर
हो हो.
आणि हा मग म्हणजे त्या तो आपला एक आधारच होतो बळच असतं ते एक आपलं.
होय कुटुंब म्हणजे होय बरोबर बरोबर.
ह मग आपल्या कुटुंबामध्ये कस आई वडील असतात भाऊ, बहीण, आजी, आजोबा काका काकी. एकत्र फॅमिली असलं की कस मज्जा येते आपले म्हणजे काका काकींची मुले म्हणजे आपले भाऊ बहीण किंवा आपले भाऊ बहीण आणि मम्मी पप्पा काका काकी आपल्याला किती प्रेमाने सांगतात समजवतात आजीकडून आपल्याला रोज गोष्टी शिकायला मिळतात जर घरात आजी नसेल विभक्त म्हणजे एकत्र परिवार असेल तर किती मज्जा येते ना विभक्त असेल तर अजिबात मज्जा येत नाही किंवा करमत नाही कंटाळा येतो आणि थकवा येतो आपल्याला कोणाशी बोलू वाटत नाही आपल्याला आनंद घेता येत नाही एकत्र फॅमिली अस.